हॅलो काय नाही बसलीये. हा तुम्ही काय करताय.
मी पण बसले.
हा मग बाळ वगैरे आहेत का.
हो आहे झोपला आहे तुम्हाला आहे.
हा मला नऊ महिन्याची मुलगी आहे.
हो काय मला पण आता एक वर्ष झाला बालाला. झोपलाय तो हा फर्स्टच आहे.
हम्म. मला पण फस्टच आहे.
हो काय काय खातो मग तो.
काय ओरत आता खिचडी वगैरे बला खिचडी
अच्छा.
हा मग आपण ते सरेल हा घरच्या घरी सेरेलेक्स बनवलंय.
हा.
तुर दाळ म्ह
माझं आता बाळ पण उठल आता काय करणार. रडतोय हा रडतोय.
हा का. दहा मिनिटाचा कॉल आहे वाटत ना.
हा दहा मिनिटाचाच कॉल आहे तेच काय करू शकत नाही का असं.
घ्या घ्या घेऊन बोला त्याला पा जतो ना कॉलचा हा कॉलचा हा त्याला घेऊन बोलू शकतो अस दहा मिनिट.
ते दहा मिनटाचच कॉल आहे. तो उठला ना झोपेतुन एकट्याच होता घरात रडाय लागला. आता घेतलाय त्याला त शांत झाला घरीच सगळे फॅमिली आम्ही जॉईंट फॅमिली होत
हा का.
हम्म तुमच्या घरी कोण कोण असतं.
आमच्या घरी आम्ही म्हणजे सासू सासरीे नाही येत मला दीर आणि आम्ही असतो.
अच्छा.
हा पण ते पुणेला आम्ही मुंबईला असे.
हा का आम्ही गावीच असतो.
हा का आता तुम्ही सासरी ये का.
हा मी सासरीच आहे.
हा.
आत्ताच आले माहेरी जाऊन. जाते आधी मध्ये आत्ताच आली कालच आले जाऊन.
हा जवळ असेल मग माहेर.
हा जवलंच आहे.
हा त्यामुळ काय वाटत नाही जायला यायला.
तेच ना कंटाळा आलं की जायचं.
हा लेकरानमध्ये होत नाही. हा ते मला तसं जवळ आम्ही जायचं मुंबईला यायचं होत नाही.
मग मुंबईचा कसा लांबचा प्रवास पडतो ना.
हा.
त्याच्यामुळे येणं जाणं कमी असतात. चा आमचा कस अर्धा तासंच आहे जरा प्रवास. अर्धतासासचं आहे हा त्याच्यामुले जाया जाते.
हा बरोबर मग बाळाचं नाव काय ठेवलं?
म बाळाचं नाव श्रीश श्रीश. श्रीश श्रीश. हा तुमच्या तुमच्या मुलीचं नाव कायय?
अन्विका.
अन्विका.
हा बाळामध्ये काम वगैरे होत का सगळं?
काय बोलताय?
बाळा काम वगैरे करू देतय?
नाही ना पाटणापटणाच येतो माझ्या. किचन मध्ये गेले ना सगली भांडी वगैरे काढतो. काहीच ठेवत नाही हं हं त्याच्यावर लक्ष ठेवाय लाग त हा चालतो धावतो बाहेर जातो.
हा अकरा महिन्याचा आहे ना?
अकरा नाही बारा झाले कम्प्लीट त्याला एक वर्ष दोन महिने पूर्ण झाले. बड़्डे झाला त्याचा एक वर्ष म्हणजे आता चौदा महिने झाले चौदा महिने.
चौदा महिने मग कितव्या महिन्यात चालाय लागला होता त्यानी?
तरी बर्थडेच्या आधीच आ बड़्डेचा एक म चालायला.
म्हणजे अकराव्या महिन्यात.
हा तुमची मुलगी चालते?
चालती सगळ्याला धरून उभारती. हल्लीच
हा नंत धावाय लागली ना का मग ऐकणारच नाही हा नंतर धावायला लागली की ऐक कत नाही नाही ऐक मग ते आपल्यालाच त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं जाम. बापरे जाम म प्रॉब्लेम कुठे जायला भेटत नाही ना यांना टाकून जास्त. त्यांना कशी मम्मीच लागते. हा मग तेच ना आणि पप्पा आले की संध्याकाळी ते अ हं कस जॉबला जातात ना मग आपल्यालाच घ्यायला लागतं दिवसभर.
हा काय करतेत मिस्टर?
मिस्टर क असं इलेक्ट्रिशियनंच आहे त्यांचं.
आ हा का इलेक्ट्रिशियनचं अच्छा आमचे मिस्ट तर इंजिनियर आहेेतं डिझाइनिंग चे काम करत आपले ते कारचे पार्ट औषधचे टोपणचे पार्ट ते डिझायनिंग करतेत मग समोर ते तयार होऊन येत त्याची कंपनी आहे ना.
हा हा हो का तुम्ही कुठे राहता मुंबईलाच राहता.
हा माझं सासरी इथं देगाव आहे आणि मिस्टर मुंबईला जॉबलाईन.
अच्छा!
हा सासू सासरे एक्सपायर आहेत कोरोना मध्ये दोघं पण
बापरे हा तेवघ. खूपच लोक झाले ना. हम्!
त्यामुळे दोघ.
आमच्या इकडे पण खूप जण ऑप झाले त्या टाइमला-
हा आणि सासू आमच्या गावातलीच आहे ना आम्ही एकाच गावात जाऊ पण नाही एकाच गावातले जाऊ सखी हत्याच्या पोराला पोरगाच आहे तो माझा
म्हणजे नात्यातला नात्यातच त्यांच आहे. केय लव्ह मॅरेज असेल ना मग.
नाही नाही घरचे हा अरेंज होत.
म्हणजे घरातल्यांनी ठरवून ठेवलेलं आधीच.
हा अगोदर ठरवलेलं आणि माझ जरा लांबचं नातं म्हणजे ओळखी. गावातले असल्यामुळे झालं.
मग आता बेबी काय करतोय तुमचा?
बेबी आहे बाबा उठली फक्त गाडीवर फिरायचं म्हणते.
हा.
हा बाहेर. चलवणती मग माझी मम्मीला म्हटल. तू घेऊन जा मी बोलत काम करते वाटल्याच घरातलं
तेच माझं पण म्हणजे कॉलिंगच झालंच नव्हता म्हंटलं विचार मध्ये
हा तेच की मारी मस्त आता. फर्स्ट कॉल आहे का तुमचा हा.
हा फस्ट कॉल आहे.
मी आता तीन चार महिने झालो ओपन करून पण मला टास्कच येत नव्हता आज. ओपन झालाझ टास्क.
मला हा पहिला कॉलिंगचाच आला ना. त्याच्यामध्ये दुसरं येतच नाही रिफ्रेश करत होत. ते पण ते दुसर टास्क नाही हा पूर्ण झाल्याशिवाय नाही आहे ना.
हा हा कॉल पाच जणांना करायचा
हा पाच तीस सेकंड आहेत ना कॉल एकूण तीस पाच पाच करून तीस कॉल आहेत तसे
हा बरोबर पाच पाच करून तीस म्हणजे एकाला पाच वेळा करायच
हा मग झाला नाष्टा वेगैरे
हा चहा वेगैरे आत्ता झाला तुमचा
नाही मी अशीच जरा लकटलेली मोबाईल वरच होती
हा, मी बघितला तुमचा पण मला टास्कच येईना झालता मग हा हा.
तर आता उठलाय तो त्यालाच घेतलाय.
रात्री झोपतो का निवांत?
नाही ना नाही, उठतो सारखा.
हा.
हम्म पहिले तर लहान होता ना. नाही लहान होत ना तेव्हा जाम जागवायचं जाम चार पाच महिने तर जागरणच अख्खी रात्र जागवा हा अख्खी रात्र जागवायचा मग सकाळी झोप झोपायचा मग तो झोपला की मग मला झोपायला भेटायचा नाही तरर मग रात्रभर जागीच
बापरे!
मग तुमची बेबी झोपायची, जाम आणि आता एवढा आतरंग झालाय ना, खूपच.
माझी बेबी पण झोपती रात्री. पण आता दिवसभर भरपुर त्रास देती.
हा.
हम्म, कुठे बसत नाही काय नाही.
आणि आता पाऊस पडतो ना, बाहेर नुसता फिरायला जातोय तो चिख लात राहत नाही घरात.
हा, पाऊस आहे तिकडं?
हा, मगाशी पडत होता आता थांबलाय. असं, काळोख केलाय इकडे हम्म. आई शपथ! ऊन टाकत हा इकडे पण ऊन ऊन टाकतो, इकडे पण
हा.
आज होता जरा पडला तरी, आज हा
पण इकडे अजिबात पाऊस नाही, सगळे पेरणी करून बसलेत.
आणि पुर पण इकडे आला होता ना, आता मध्ये जाम पुर आलेला.
हा.
हम्म आमच्या इथे नाही, खाली बाजारपेठेत जाम सगळ्यांचं नुकसान झालं जाम आता म्हणजे जे नवीन दुकानं टाकली होते ना, त्यांचं खुपच नुकसान झालं
नुकसान झालं हा, एकीकडे एवढं पाऊस आला की सगळ्यां वाहून गेले, आणि इकडे सगळे पेरणी करून बसलेत
हम्म काहीच, हा काही ठिकाणी पाऊस नाही पडलाय आमच्या इकडे जामच पडला, कारण का पडलाच नव्हता नव्हता ना, मग आता या महिन्यात खुपच पडला
हा आमच्या इकडे पेरणी झाली तरी पाऊस नाही, सगळी कधी येतोय पाऊस कधी येते
मग सगळी हम्म
ह
हॅलो.
हा बाकी
बाकी मजेत तुमचं कसं चाललंय?
काय मजेत चालय बघा लेकरांमध्ये, लेकरांचं करायच आणि हा.
नंतर मोठं झाल्यावर काय जाते शाळेत.
हा ऐका ताई हे दहा मिनिटाचा कॉल झाला.
हा हा ठीक आहे, ठीक आहे, चला बाय. थँक्यू.